हॅलो.
हा बरं झालं लागला ते कारण लागत नाही आत्ताच ग्रुपला चालले आहेत.
हा हा तेच बघते मेसेज मी पण
म्हटलं एका उचलत नाही परत एक कॉल वेस्ट जाईन माझं.
ह तेच ना एक आय थिंक कॉल केल्यानंतर मला वाटतंय कुणी नाही उचलला तर कॉल वेस्ट करतात ना ते हम्म.
वेट जातो ना मग त्यामुळे मग त्यामुळे आधीच कॉल करून घ्यायचा नॉर्मल फ्री असेल तरच कॉल करायच आणि त उगीच नाही करत बसायचा उगीच आपला एक कॉल वाया जातो असं आणि एकतर आता लेडीज मिळत नाही कॉल साठी. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हां आवाज येत नाही का तुम्हाला हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हा आवाज येतोय का तुम्हाला माझा?
हा तुमचं ना आवाज येत नाही मला हॅलो हा बोला ना आता.
येतोय ना हा हा. जेवण झालं का म्हटलं काय माहिती मध्ये असं का पॉज होतं एवढं?
काय माहिती असंही पॉज व्हायला नको पॉज जरी झालं ना तर त्या थांबायचं थोड्या वेळ कोणाचा असे ना. थांबायचं कारण काय होतं तो डायरेक अ झिरोमध्ये पकडला जातो.
हां मग तेच म्हणूनच बोलते कारण असं अचानक रेंज कसं काय म्हणजे इथे मला आहे
नी मला पण पूर्ण रेंज आहे कारण जस्ट मगाशीच कॉल झाला ना माझा त्यांच्याशी बोलणं झाला माझं तेवढं वेळ.
हा म तेच.
तेच नाही मध्ये मध्येच काहीतरी प्रॉब्लेम येत राहतात एक तर ते ट्रान्स्क्रिप्शनचेही बंद झाले.
हा त्यामुळेच येत असतील.
काय म्हणता आले मुलं स्कूल मधून?
हा एकच आत्ता तो पण आता लहान आहे.
हा का अरे बापरे मग काही नाहीे फ्री येत तुम्ही. आमच्याकडे दोन-दोन येत म्हणून आमचे एक-एक येत स्कूलमधून. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.